हम आत्ता लागला
तसं ते ट्राय करायला लागतय सारखं ना मध्ये काही प्रॉब्लेम होते
मग माझं मधी मधी तस झाल तर मग मी ते सोडूनच दिलतो करायच
माझं पण असतं आणि एक एकदा तर कॉल डिस्कनेक्ट होते मधन
मग तेम्ही घरातल्या फोन वरन करू काय तस.
हा मग बोलायला लागतय खरं नाही बोललीस कि मग पैसे नाही भेटत.
हा म्हणजे असं नुसता फोन लावून चालत नाही आपण बोलायला पण लाग तय तेज्यावर हा हा हा.
म आणि जास्त सेकंद बोल्लीस की मग जास्त पैसे भेटत्यात.
होय. सृष्टीला पण करतो की नंतर तुझं किती आलेत पैसे किती?
माझ आतापर्यंत एक हजार सत्तर रुपये कायतरी.
बहिणे येउढं केलीस.
आणि जस जसं ते टास्क आपण कंप्लीट करतोय कनि तस तस पैसे
अगं मी करायच नाही अक्षे बाई कुणाला फोन करू म्हणून केलोच नाही मी.
मी मधी केलतो मग त्यानंतर थोडं मामाच्या कॉलवरन केलो बहिणीला बोलायदिल तो नाहीतर काय कराय च फोन लावायचा आणि घरात ठेवायचं कसं पण आपण घरात बोलतच असतो. ना मग ते आवाज जातोयच कि म.
हा तस पण करतो घेन नाई तर संध्याकाळी मम्मीला बोलायला होतो.
तसच केलं मामाच्या घरात मुलं तेन असत्यात किलबिल
एका नंबरला खर आपण तीन चार वेळा करू शकतो.
हा एकशे ऐंशी. ती मिनिट लिमिट हाय म्हणजे एका व्यक्तीला एक आठ वेळा तर करू शकतोय दहा दहा मिनिट म्हणली
हा चालते गे तस काहीतर करतो मग. मला प्रीतीचा फोन आलता ग म मी आता किती दिवस सातन मी आज उघडलोय ते तिजा तिजा फोन आल्यावर.
घरात करायला काय होतंय ता एवढेच हायत एवढं पैसे कोण देणार ता आपल्याला घरात बसून. मी सांगितलं मला अगोद तरी पण मला किती चार हजार अ सॉरी अडीच हार आलते.
सायली करायल्या का नाही?
तिच ती नाही करात होती मी तिला कॉलच
तिला टाईम भेटत नाही सोड ते असते ना डान्सच वगैरे. सृष्टीन पण केली व्हय.
होय होय तिला आम्हीच कराय तिज नव्हतं कार्याच अँप मग तिला घ्याय सांगितलोत. म्हणजे तू करु नकोस खर आम्ही फोन करतो. आं हा मग ती केलीत सोड नंतर मग तिच्यासोबतच जास्त बो बोल्लोय.
हा म्हणजे जास्त बोललं की जास्त हे होतय काय.
दहा मिनटच बोलायचं म तिझं आणि माझे एकदमच कमप्लीट झालेय.
होय केलं असतं म्हणून मी करायच ना अगं मी आजो पण केलं.
तिला पण एक हजारच्या वर काहीतरी पैशे आल्यात.
भारीच कि ग.
मी ख खर्च पण केलो पैसे.
काय घेतलीस? वा बहिणे कपडे कपड्या शिवाय आम्हाला काय सुजत नाही सोड.
अग नाही ग आता कॉलेज सुरु होणार की नको काय मग.
होय जीन्स पॅन्ट घेतल्यास काय कशी घेतल्यास?
ते काय काय घेतलं मम्मी शिव्या द्यायल्या मी म्हंटल माझं कार्य च देतो पैसे गब्बस म्हटलय.
होय मग कार्याच होतय की आणि अजून भरपूर दिवस असतय ते ना?
आता टास्क कंटिन्यू चालू राहणार आहे सोड.
होय मग मी पण करतो बाई काही घरात बसून काम नाही मला खरं मी त्याला इग्नोर केलतो.
छान आता पर आता सकाळी तीनशे रुपये आल्यात.
ह म्हणजे अस आपण कॉल म्हणजे असं आपण कॉलच करत राहिलो तर त्याचे त्याचे पैसे येतात का?
जस जस त्या कॉलचं व्हॅलिडेशन कंप्लीट होते मग तस तस पैसे येतात.
हा हा काय करत असतील ग अस? उगच का पैसे देतात आपल्याला.
अगं त्यांना आता काय सगळं ए आय जनरेटेड आहे ना मग ते साऊंड वगैरे ते काहीतरी त्यांचं असेल की
हो हा तेच म्हणाले नंतर कस मग की आपण बोललो तरी त्यांना पैसे दि आपण आपल्याच लोकांबरोबर बोलतोय जे आपल्याला ओळखतात.
मग ते साऊंडच वगरे मग त्यांच व्यवस्थ साउंड येतोय काही नाही हे सगळं त्यांने विचारतात ना
हम्म हम्म हम्म अस कायतर असतं ऍडमिशनच काय करणार आहे साक्षे
चालू होते की अजून पण?
होय कधी चालवणारग भ.
काय म्हणती कधी मणा दुसर कॉलेज बघ. म्हणाय पप्पाना आमच्या घरात सगळे बसलेले मग विचारल मी नव्वद पडल्या पुण्याच वगैरे कॉलेज भेटते मग जाऊ काय माझी मैत्रिणी पण जाणार आहे आ. काय म्हणाल्यात तू तर जेवत पण नाहीस तिथे जाऊन काय करणार आहेस णा म्हटल जेवायच आणि त्याच काय संबंध आहे.
काय प्रश्न आहे होयस की
मणला आर तिन महिन. वाऱ्यान विरां उडून गेलीस तर तिथकून उडता येणार आहे तला.
खरं पुण्याला घेतली तरी चांगलं होते कारण प्लेसमेंट लागते का अक्षय.
अ खरं तिथं जायचं राहायचं सगळं जमा पाहिजे
आपण राहूया की सगळी एकत्र तुम्ही कॉलेज करा म जॉब करतो. तू मी सृष्टी रूम करून राहायचं ग
विसे वर करणार आहेस काय जॉब
जॉब म्हणजे असं म्हणजे मी एक्सटर्नल टाकणार आहे सोडियम सी ला भेटते का बघूया पहिला आणि मग मी जॉब करणार पहि म तिथं काय तर जॉब. बघायचं अस मनाैतण्यातक्षय. शिकवायला आ मम्मीला पण लोड होते ग किती ज चालल ते शिकवायल मला
झा बारा हजारच आहे सोडपी काही.
फी बारा हजार आहे घर बाकीचा खर्चाल असते ग
इीथं राहिलीस तर एवढा येणार नाही.
राहिलीस तर नाही
हा मग पुण्याला गेले वगैरे गेलेस ना मग खर्च जास्तच येणार
हम्म
ते कॉलेजपेक्षा जास्त आपलं राहणं खाणं पिणं आणि तिथं गेलेस क नाही आपल्याला तिकडच्या सारखं वाग.
वागायला लागते आणि आपण इकडं महिन्यात ना एकदा येणार मग खर्च होणारच ग
होय.
हम्! मग तू तिकडे घेणार आहे?
नाही म्हणजे फिक्स का नाही आहे बोलून बघितलं पप्पा म्हणाल्यात कशाला उगाच जवळ इथच आहे की.
तिकेटी पण चांगलं आहे सोड अक्षे.
होय ते पण आहे खरं.
प्लेसमेंट असतात ना तिथं?
त्यानी तर सांगितलं प्लेसमेंट आम्ही आणणार खरं सगळं तुमच्यावर डिपेंड आहे.
होय आपण काय कसं हे करणार त्याच्यावर.
मग घरातले म्हणालेत उगंच लांब कशाला इथच आहे मग.
हो आणि तर फी पण कमी आहे ग. तिथ लय खर्च होतोय अक्षे चे ष्टा नाही पुण्यात राहणं. इथल्या इथ आपण गावात जाऊन आलो तरी आपल्या एवढे पैसे संपत नाही. तिथे जस आपण गावात गेलो की नाय पाचशे हजार रुपये सहज संपत्यात.
होय ते पण सोड.
मग लय खर्च आहे तिथं.
काय?
हम.
आणि काय म्हटलं?
का नाही बाई हाय घरात बसलोय. अग मी ऍपच उघडा नाही किती दिवस झाले मला तुनाला फोन करून
आपल्या वर्गातली क्लासमधली तर भेटते होय कराले कराले. ती पण
तिला पण फोन करतो मग संध्याकाळी.
हम्म.
त्यांचा क्लास तेन असतात गं म्हूणून त्यांना डिस्टर्ब करू वाटत नाही.
वेदी आता घर वेदी घरातच असत्या सायलीच असते.
हां हां हां. सायलीच पण ते स्टोर्या बघितलं ग ते काय काय होतं ना क्लासेस वगैरे.
हो हाय तिचं पण काहीतरी आहे.
त्यामूळ तिला वेळ भेटत नाही गं.
ती पण बघायल्या कुठं म्हणजे बाहेर जायचंय वाटतं तिला पण कराडला वगैरे बघाल्या.
सायली होय?
नाही वेदी.
वेदिका व्हय.
हम्म.
मला वाटलं सायली.
शिकायला पाहिजे नाहीतर घरातले लग्न लावून देत
लावून देतील म मी पण तेच म्हणायलोय आमची मम्मी कणी म्हणलं मम्मीला मी काय करू गं काय करू मम्मी म्हणत्या लय टेन्शन घेऊ नकोस लग्न करून देतो नवऱ्याच्या घरी जा असं म्हणत्या.
नाही बाई एवढ्या लवकर भांडी घासय. मला आता केवढा पणता आलाय घरातली काम करून.
काय काम असतात आक्षे?
काय काम असतय सकाळचं जेवण मी करतोय, देवपूजा मी करतोय, संध्याकाळची भांडी मी घासतोय, चहा करतोय.
मग आता घरात आहे म्हणल्यावर.
अ मग संध्याकाळचं जेवण जरा मम्मी करत्या सोड. थोडंफार करतंय चिरून वगैरे द्यायचं केवढं कंटाळा येतोय मला-‍-
होय घरात बसून कॉलेज होत तेव्हा
तवा भारी वाटत होतं.
त्यावेळी सकाळ सकाळ कॉलेजला मजा इथं होती कणी गं?
ह् आता बघं की आता दोन वर्ष परत कॉलेज आणि परत सगळं परत घरातच
होय
मला ते आठवूनच नको वाट
होय खरं आपण कॉलेजमध्ये किती मस्ती करत मज्जा मस्ती तेण असं करत होतो काय पण बडब, गडद खुळ्या गत हसत होतो. तसं घरात तस काहीच एन्जॉय भेटत नाही डिगला काढत होतो येणाऱ्या जाणाऱ्या यांच्या
ते पण आहे सोडं
पुन्हा जाताना तर किती मस्त होतो,
होय खरं आता कॉलेज मध्ये बोलवतील की बोलत हा ते सरटि फिकेट तेच द्यायला बोलवतील?
होय भेटायचीच की बहिणे बाई केवढ्या फास्ट अक्षदा आपलं तीन वर्ष गेलं गं
होय आता परत दोन वर्ष तसचं
जातात हो तेच कि
तिकीटला घे वैशे पर्यंत आपण भेटूया
ठीक आहे एई मला भेटाय अक्षदा मार्क केवढं कंप्लीट
अगं एनटी तूझं मेरीट किती कमी आहं माहिती आहे काय ओबीसी वाल्याना किती सदूसष त्रेसष्ट
अगं मेरीट कमी आहं खरं माझं काॅसट व्हॅलिडिटी नाही आहे तूला माहिती आहे की नाही.
मुलींना वगैरे कायचं असं जास्त डॉक्युमेंट् लागत नाही.
बघूया घे काय काय होतंय कॅपरान चालू झालं तर टाकतोच आडमि बघूया काय काय होतंय
च वगैरे पण सांग
हम्म बघूया घे जेवलीस?
नाही अजून नाही नाही
ह् लई दिवस झाला तुला फोन करून मी कालच तुला आठवण आलती काय मला म्हटलं उद्या फोन करायचा अक्षताला तोपर्यंत प्रीतीच फोन अगं नाही म्हणजे असं रील बघताना जास्त आठवण आलती गं लई दिवस झालं फोन केलोच नव्हतो ना म मी म्हटलं अक्षदाला फोन करायचं म्हंटलं आणि मग तोपर्यंत प्रीतीचा फोन आलता मग प्रीती मला म्हणं लीक करतीस काय नाही अक्षदा करतीया काय मी म्हटलं होय अगं अक्षदा करतीया म्हटलं मी थोडेच दिवस आक्षता बरोबर बोललो आणि नंतर फोनच केला नाही म्हटलं कोणाला मग ती म्हटली अगं कर मी म्हणलं आ अक्षदान पण सांगितल्य सोड मला खरं मीच कराय नाही असं म्हटलं ते
आपल्या कुठं क्लास आपल्या क्लास मधले कुठं फिरायलाच येईना झाल्यात.
होय बाई गेल्यात होय बघितलं की स्टोरी ठेवलेली.
तिथ महालक्ष्मी नाही नाही तिथंन रिक्षा करून गेल तो महालक्ष्मी ना
किती रुपये घेतली.
आमच एकशे दहा रुपये घेतले तिघींचं.
फक्त म्हणजे इस्कॉन टेम्पलच जायला?
होय.
जवळय वाटतं ग मग लई लांब नाही.
जवळ आहे चालेत होय छान आहे शांत वाटते. आम्ही बरोबर ते अस पडदा उघडतात बघ हा तवा त्या टायमिंग ला गेलतो सकाळी गेलतो रात्री आठ वाजले घरला यायला मग तिथंच राहिलेल मी प्रमिला त्यांच्यात
इथ होतिस तू
होय मग रात्री आठ ला कुठ जाऊ
मला का फोन केला आहेस मग
मग रात्री आलो आठला मग